हा हा आवाज येते काय? हा हा येत ते माणझं काल काय मी एकाला
मला दोन मुली आहेत आणि जामीला दोन मुलं आहेत.
होय.
हम्म.
दोन दोन मुलं दोन दोन मुली हम्. मुलगी पण आहे म हे पण व्हायला नको मुलगा आहे म्हणून हे वाईट वाटायला नको. मुलगि म्हणून वाट वाटलला दोघांना स
असं क्रॉस दिला नाही दिला असत तर ते पण बरं झालं असत.
होय. आणि काय म्हणताय म्हणजे दोघी पण शाळेला गेलेत आता पहिलेला दुसरेला काय काय असं.
हम.
मुली किती वेला आहेत म्हटला तुम्ही?
एक पहिलीला आहे आणि एक बालवडीत जाते.
हा हा हां मग ते बालवाडीचे पण दिवसभर अस दोन वाजे
नाही नाही दोन वाजेपर्यंत आता येईल ती
ह.
हम्म म्हणजे हा. पहिलीचे दिवसभर म्हणजे अकरा ते पाच
हा हा हा.
तिचं काही नसतं हे लहान असल्यामुळे एक कसं बडबड बडबड भरपूर असते.
लागतय हो तेच आहे. आणि जादा करून मुलींच काय लयबडबड असत मुलांच एवढं नाही पण मुली लय. डबडत आमची एकच हा पण लईबडबडत्या.
हो.
असं आहे नुसतं पप्पा पप्पाच आले का?
ह.
ह. मी काल काय झालं एकाला कॉल केलता आणि एक म्हणजे ताईंना कॉल केलता मग त्यांना त्यांनी कॉल केला. परत मी त्यांना कर केलं ना मग त्यांना लाग लागतच नव्हता कॉल. मग ते हा. मग ते सत्तर सेकंद झालं आणि आपआपच कट झाला ते
ह.
हा मग ते कॉलच नाहीझ झालंच नाही ते कॉल.
आ. हा हा.
त्या आता लागला त्यांना मगाशी
हा हा ते नेटवर्क वूनच नेटवर्क नसल्यामुळे ना फोन बी म्हणजे व्यस्त आहे किंवा असं सगळं येत होत.
असं दाखवत होतं.
हो.
त होत होत ते बरोबर मग नेटवर्क मोठ मग गेला.
हो तसच होतं वाया जातो. काल नेटवर्क नसल्या कारणामुळे ते व्यस्त येत होत सारखं. आणि मी पण कोणाला एक जण एक दोन एक दोन जण लावलं तर ते लागत नव्हता.
हम्म हम् व्यस्त दाखवत होत काय....?
हो व्यस्त दाखवत होत.
हम् हम् हं ते पण असंच झालं नाही ते लागलाच नाही काल मी म्हटलं आणि काय झालं काय आत आहे. मध्येच बंद पडताय मॅसेज बघून बघून त्या ग्रुप वर कना प्रॉब्लेम चालूच आहेत की सगळ्यांच.
हा हा
आणि काय म्हणताय. तुमच्या मुलींचे नाव काय आहे...?
माझ्या मोठ्या मुलीचं नाव अवनी आहे आणि दुसरीचं अनन्या.
अनन्या
हम्म
हां हां हां अ वर्णच आहेत काय दोघांची पण हो. हो
अ माझ्या जावच्या मोठ्या मुलाचं नाव आर्यन आहे आणि दुसऱ्याचं नाव अद्विक आहे.
होय म सगळी आ वरणच आहेत की.
अ वरणच आहे.
हम्म आणिन काय म्हणताय.
आणि काय नाही हाय बघा चालय.
हम्म हम् हम त्याच्यात दुपारी झोपट वगैरे असाल तुम्ही.
हो दुपारी जरा.
होय त्याशिवाय हो फ्रेश पण वाटतच नाही संध्याकाळी. जरा लिडलंय असं नाही झोप लागले तरी नुसतं असं झोप. होतय ते.
हो ते जरा तरी काय असून आडवं पडायला लागतय आता आमच्याकडे पण अर पाणी आलेलं काल साडेतीन वाजता.
हा हा
हाता बरलाय का
काय म्हटलं तुमी काय संमजल नाही.
आठ दिवसनी आमच्यात पण पाणी आलेल हो काल.
होय.
हो
कस काय म्हणजे अ आत्ताच अलं काय असं कायमच येतय.
नाही चार दिवसानी पाच दिवसानी असं येतं.
हा हा
मग एक एक आठ दिवसाने काल आलेलं
हम् हम हम
असं वागत
तुमचेे बोरवेल असं त्याला पाणीते नाही
बोर वगैरे नाही आमच्या तस काय.
हा हा हा तरी म तथ पाणी इचरगंजी मध्येजी मध्ये बोरम आपलं तर पाणी लागत असेल म्हटलं
हो लागत लागतं
हे तर नाही लागत तरी सात बोर मारलेलं इथं एकाला पण पाणी लागलं नाही ते सात बोरला
लागलं नव्हतं का
नाही हा सात वेळ मारला त्यान बोरस वेगवेगळ्या ठिकाणी लागल म्हणून पाणीच लागलं नाही त्याला
हा हा ह
पाणी साठी सगळी काय पाहिजे ते करतेत पर काय करायचं लागत नाही पाणी ते बोरला
हो ते तर आहे हो
हम् असं आता आता गणपती कधी आहे म्हटलं पुढच्या महिन्यात आहे नाही गणपतीचं पण सप्टेंबर मध्ये असतय का
बला
हम् हॅलो
हा इथ आव
आवाज तुम्हाला याय लागला ना आवाज
हा येतो येत
हा हा हा नाही गणपतीचा सण आता गणेश अ पुढच्या महिन्यात आहे काय काय सप्टेंबरमध्येध्ये आहे
सप्टेंबरच्या चौदा तारखेला
हा हा हा तवा पण पाऊस असतय ना गणपतीच्या वेळे पण पाऊस असतोय भरपूर
पाऊस वगैरे असतो आता बघया आता पावसाचा ह्या टामाला काय एवढं काही नाही पाऊस येतो येत नाही
आता आज झालं काय तिकडें
आज आमच्याकडे पाऊस नाहीय तिकडे पाऊस आहे का
तिकडं आज पडलं सथोडं थोडं जास्त नाही तेवढंच
हा हा हा हा हा हा हो गंगा पो ते जावेच बारकम माझी मुली दोघ जण लान लान आहे वस्तू दोकान खतेो
पाहिजेल असत तेच
हा मग आम्हाला काय कराय लागतं एक वास्तू सेम कलर सेम साईज असं सगळं आणायला लागत नाही नाही फरक इ इंसप फरक नको
आपल्यापेक्षा ते चप्टर असते हुशार असते हम्म हम् असं काय म्हणताय
आणि काय नाही बघा हाय चाललंय
हो
हो
हम् हम हम तुमच्यातसं गण गौरी गणपती असं बसवतेत नाही जर मग ते असं तुमच्यात ते गणपतीचं असतं की नाही आता ह्या वर्षी केलं तर दुसऱ्या वर्षी ते असं हे करते ते पण कडक असते काय?
अ कसलं?
म्हणजे कायही काही जण आमच्या हथक नाही ह्या तुमच्या आता ह्या वर्षी गणपती बसवलं क नाही ते पुढच्या वर्षी गणपती याय. ध विसर्जन करत त्याचं.
हो मग एक एक जण तस प्रताप पहिल्यांची असेल ती म्हणजे आमच्या तस नाहीय किंवा असं कोण? अ समजा आता कोण गरोदर आहे घरात तर इच्छेनुसार कोण गण विसर्जन करत नाही.
होय काय?
हम्म.
हा हा हां म्हणजे असं जरवर्षीच कणी नाही आता तुमचा गणपती येणार का नाही. त्याआधी मग हे ते विसर्जन करत्यात पहिला गणपती,
हा हा हा हा असं म्हणजे त्यांची तशी प्रथा असेल.
हा हा हा.
हम्म.
कडक असतय काय सांभाळायच घरात गणपती आहे म्हटलावर कडक असलं म्हटलं तर असं.
हम्म होय सांभाळतय कसं आहे त्याला दुखवून चालत नाही ह. म्हणजे असं काही आहे तसं पर हो. त्याच्यामुळेच लहान मुलं हा लहान मुलं वगैरे असली की त्यानासनी जरा सांभाळला लागत.
हा हा हा. नाही आमच्या हितं असं त्यामुळं तेवढी जरा जरा तर माहिती आहे त्याच्यातली तिथे गौरी वगैरे आणायला ला आपण असं जात्यात ने बायका ते असं वाजवत तेण नेतेत जातेत.
हो हो हो ते आमची इथे म्हणजे असं ते वाजवतच घेऊन जावं लागतं.
होय काय?
हम्म.
ते पान नंतर ते ग गौरीसाठीठी ते आणत्यात.
हा हा ते सगळे पानं हा पानं अशी पाच झाडाची पाचची अशी चाफेच वगैरे झाडाचं ते सगळं आणावं लागतं.
बो होय आपण आपण हुडकून आणायचं ते
हा उडकून आणायचं नाही तर बाजारला बायका वगैरे बसलेल्या असतात. त्यांच्याकडनं घ्यायचं हो चालतं चालतं. म्हणजे आता कोणाला कामावरती जातात तर त्यांना टाइम मिळत नसत. काहीतरी शोधायचं वगैरे
भर हा हा हा भरपूर कडाक अस सगळ लक्षात पण ठेवाय लागत नाही त सगळं ह्.
हो भरपूर सगळं लक्षात ठेवावं लागतं प्रत्येक सणाचं वेगवेगळं
कधी काय काय कसं आहे कसं महिन्याला आहे ना आहे नि तेे
हो महिन्याच आहे म्हणजे आता ह्या महिन्यात आ तर समजा. आता रक्षाबंधन येणार रक्षाबंधन झाले की मग लगेच-‍- आषाढी एकादस येणार विठ्ठलाची हा मग श्रावणात मग भाद्रप झालं की गणपतीचं
हा हा हा. आता रक्षाबंधन ऑगस्टमध्ये आहे भवते.
अ रक्षाबंधन हो अठ्ठावीस तारखेला,
हा हा हा
अठ्ठावीस ऑगस्टला आहे,
हा हा हा बरोबर हितनं पुढं आता तुमची मोठी मोठी सण चालू,
हो आता इथून पुढे मोठे सण चालू हो वट पौर्णिमा झाली की आमची चालू,
चालू होत तुम्ही मग रक्षाबंधनला जाताय मुंबईला म्हणजे हम हम हम
मी रक्षाबंधला जात नाही गेले तर मग दिवाळीतच नाही तर मग डायरेक्ट मेच्या महिन्यात मे मध्ये सुट्टी असते पोरना
हा हा म्हणजे रक्षाबंधनला ते असं जात नाही
नाही नाही एकाच दिवस सुट्टी असते मग ते पोरांची शाळा वगैरे सगळं असतं
होय होय
त्या कारणाने होत नाही एवढ्या लांब जाणं
हा हा ह होतेच की मग ते असं कुरिअर नच पाठवताय काय असे भावाला पाठवायचं असल तर मग तुमच्या कसं लग्न झालं न न तर अस जाते ते जाताय तुम्ही असं माहेरीे
अ नवीन लग्न झालंवर ते पाच परताव लालं का
हा तसं नाही म्हणजे असं पहिलासा नसला की नाही आमच्यात कसं आता लग्न झालं त्याच्यानंतर आता माझा पहिला सण आला ईद म्हणा कुठ दोन इथली कुठली तर त्या ईदला तिकड जायचं असं पहिल्या सणाला तिकडं जायचं
हो नाही असं आहे की आमच्यात पण आमच्यात असतं म्हणजे जं वट पौर्णिमा आहे किंवा काय असतं ते त्या टायमाला जातात
हा हा
जेव्हा जातात तस पहिला जणसला त
बारा मिनिट चाले